हॅलो.
हॅलो बोला.
हा कट झाला काय हा मग आता त्याची. पाच साह टप्पे केली होती ना त्यांनी.
त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की पाच-सहा टप्प्यांमधून जे पाणी येतं. हे सगळं. पणी सांडपणीचा आणि त्यां त्यांनी प्रयोग असा केला की एक दोन ते तीन. अ त्यांचं रानपण खूप आहे. तर त्यांनी त्यांच्यातल्या एक-दोन एकरावरती असा प्रयोग केला. की त्या पाण्यातून त्यांचं पिकाची वाढ कशी होती. आणि आपलं नॉर्मल पाणी जे असतं तर. त्याच्यातून कशी वाढ होते हा तर.
चा अभ्यास केला.
म्हणजे आता हे सांडपाणी म्हटलं म्हणजे कसं आपलं त्यात आपलं मलमूत्र आलं विष्टा आली. बाकीचे जे सगळे पदार्थ किंवा काय आपल्याला. आंघोळीच पाण्याचं म्हणा साबणाचे वगैरे सगळं तर ते. त्याची सुद्धा अ हार्डनेस कमी करून ते पाणी जात होतं. तर एक वेळ अशी होती की. सांडपाणी तर सगळे करायचे सांडपाणी तर व्हायचंच. गावामध्ये ज्या वेळी पाऊस नव्हता ना. आणि पाण्याची कमतरता कमी होती. त्यावेळी पूर्ण अख्ख्याची आख्खी शेती यांनी सांडपाण्यावर केली होती त्या.
आणि आजूबाजूची सगळी शेतं. पूर्ण मोगळी म्हणजे रानात काहीच च नाय आणि ह्यांचं एवढंच रान पूर्ण हिरवगार.
अरे बापरे!
तीन एकर ऊस पिकवला होता त्याच पाण्यावरती.
त्या पाण्यावर ती तीन एकर ऊस
हा आणि बाकीच मग बाकीचं मग त्यांचे आंतर अंतरपिक जी घेतली होती ती प्लस पुोडं ज पहिल्या दोन तीन गुनट्यात. एक रात जो केलताना तो वेगळा.
असं सर्व शेतकऱ्यांनी करा केलं तर किती किती फायदा होईल आप ल्याला किती मोठा आपल
नाही पण त्यांनी त्यावेळी हे डोकं चालवलय. म्हणजे विचार करा की अं त्यांना ते किती. जवळपास आम्ही असेल दोन हजार सह सात ची गोष्ट आहे आम्ही सातवी आठवी ला होतो त्यावेळी. सातवी आठवी म्हणजे हा तर त्यावेळी त्यांनी हा प्रयोग करून बसला होता.
मग बघा आता तो त्याला पण भरपूर दहा वर्ष होऊन गेले असतील ना आता.
मग.
मग आता दहा वर्षापर्यंत हा प्रयोग झाला त हा प्रयोग किती पद् कशा पद्धतीने आतापर्यंत किती आपल्याला फायदा झाला असता त्याचा.
अ आणि ते नेहमी सांगतात म्हणजे आमच्या. अ हायस्कूल थोडे चेअरमन वगैरे असल्यामुळे ना त्यांना शेतीविषयी केवढी आवड होती की ते सांगायची कि तुम्ही. घरी वगैरे काय पण लावला. म्हणजे झाडं वगैरे किमान दारासमोर एक थोडंफार अंगण ठेवा.
ठेवा.
एक दोन टोमॅटोची किंवा कोथंबीर. असं लावून पिकं घ्या. जे जेणेकरून त तुम्हाला तिथल्या तिथं खाता यावं मिरच्याची चार झाडं लावा.
बरोबर.
तर. ते आम्हाला सांगायचे की त्याला औषध वगैरे कोणतंही वापरायचं नाही.
नाही.
फक्त शेणखत.
नॅचरल वाढ होऊ द्यायची त्याची. ‌
त किंवा गोमूत्र एवढं शिंपडायचं बाकी काही करू नका. म्हणजे त्यांना त्यातलं नॉलेज किती असेल हो.
पण ते त्यांनी. जे नॉलेज जर असं प्रत्येकानं ते अमलात आणलं तर एक खूप चांगल्या पद्धतीचा देश घडू शकतो खूप चांगल्या पद्धतीचा शेतकरी मोठा वाढू शकतो. असं मला वाटत. आता मी पूर्वेकडे एका ठिकाणी मी एका व्यक्तींना भेटायला जाणार हाय. मध्ये त्याने, अ कलमी पेरूची रोप अन रोपांची लागवड के केलेल्या दोन एकरामध्ये.
हा हा.
कशी झालेली आहे बघायला चाललेलो हाय. आणि त्यांना एक पन्नास, साठच्या वर एका झाडाला पेरू लागलेले असतात.
अरे बाप रे.
साडेचारशे ते पाचशे रुपयांची लागवड केलेली आहे.
आ बा बा बा बा बा.
मा आता हे पीक. अशा पद्धतीनं अ त्यांनी ते वाढवलेलं आहे त्यांनी ते लावलेलं आणि त्यांच्या पीक कशा पद्धतीने ते देखभाल कशी. के त्यांना पाण्याची सोय कशी केलेली आहे त्यांना आणि काय प्रोसेस सा. काय केले आहे कुठली खत वापर सर्वचा अभ्यास करण्यासाठी. मी आता जाणार आहे त्या एक एक दोन दिवसात मी त्यांना भेट घेण्यासाठी त्यांची जाणार आहे. खास ते पाहण्यासाठी जाणार आहे. कारण माझी सुद्धा तीन, चार एकर शेती आहे. आता त्या तीन चार एकरा मध्ये. दोन एकर सध्या तसंच परिकक्ष्षेत्र अस. सारखं आहे मग मलाही त्याचा काहीतरी वा उपयोग हवा असं मला वाटतं. आणि. त्या पद्धतीने जरा थोडफार आपल्याकडे मुबलक पाणी आहे. आपल्याकडे नदी आहे. आपल्याकडे विहीर आहे. सर्व आहे. आपल्याकडे फक्त आपण त्या पद्धतीने जाण्याच आपलं. नियोजन आहे आता पाहू काय होते पुढं. बाकी योजना आता जर काय आत्ता जर मी. काही केलो तर ते कुठ. तरी दोन तीन वर्षानंतर त्याची फळं मला मिळतील नाही तर आत्ताच जर गप्प बसलो तर काहीही मिळणार नाही.
नाही नाही आता कसं झालंय. आपल्याला ते आधी. तुम्हाला आठवते काय बोनसाय म्हणून जी झाडं असायची.
अच्छा हो आठवते की.
फक्त् कनि वहीच्या पुट्टे पुट्ट्यावर एवढंच बघायचं. म्हणजे आपल्या म्हणज्या शाळे. वया वगैरे घ्यायच ना हा त्याच्यावरती असायच्या. ते बघायला एवढं सुंदर वाटायचं झाड कि. जुनी जी अ चाळीस-पन्नास वर्षाची जशि जंगलात. त्यातली झाडं असतात ना जसं वेगवेगळा आकार घेऊन एकदम जुन्या प्रकारचं ते. असतात तस. फक्त हि दोन ते तीन फुटाची झाडं तसा आकार घेत होती ही.
अच्छा!
मग सेम त्याची जी जात आहे ना मला तरी वाटते. आता पपई वगैरे खायाचो. त्याच्या खाल्लेली बिया वगैरे टाकले की झाडं उगवायची हा आणि तीच झाडं जरी उगवली कमीत कमी दहा, बारा, पंधरा फूट तरी वाढायचे आणि तेव्हा कुठंतरी त्याला फळ यायचं.
बरोबर.
तर मी परवा सुद्धा असं जात होत तुम्ही जे बोललात ना, पेरूच पाच, सहा फूट आपल्या इथं जरी जे देशी पेरू असत त ना ते पाच, सहा थोडा साईड न दहा फूट पसरलं तरी सुद्धा त्याची फळ उठत नाही एकेकदा. हा मग परवा मी बघितलं. लई नाही साडे तीन फुटाचं कुठ तरी पपईचं झाड असेल ते.
फक्त साडेतीन फुटात.
तेवढंच आणि ते मी सुद्धा प्रवासात होतो आणि ते मला रेल्वे मधून दिसलं होतं फक्त बाहेरच. आणि बघितलं तर ते साडेतीन, चार म्हणजे कटा कटी हं जी बांधाच्याकडची होती त्याची जराशी वाढ कमी होती. पण त्याला फळं बघितलं ना पपईच तर कमीत कम सगळीच्या सगळी फळं अर्धा किलोच्या पुढचे असतील आणि एकेका झाडाला‌ एक एक झाडला. सात, आठ सात, आठ पपई उठलेल्या आणि त्या मोठ्या होत्याच त्याला.
अरे बाप रे जेवढ्या तेवढ्या छोट्या झाडाला एवढं मोठे फळं.
छुट छोटी छोटी सुद्धा फळं जी एवढी होती ना त्याची तर काही काउंटच नाही पण त्यांनी शेती एवढी चांगली केली होती की ते मल पर वगैरे टाकून त्याला होल पाडून म्हणजे अ तन वगैरे मध्ये उगवता कामा नये. असं सगळी काळजी घेतली होती त्यांनी.
अच्छा खूप छान, खूप छान असं काहीतरी प्रगतीशील मार्ग आ मला तर अवलंबल तर जास्त चांगलं वाटेल कारण, अशा पद्धतीने आधुनिक शेतीतूनच काहीतरी नवीन घडणार आहे याचा पारंपरिक शे शेतीमध्ये काय आहे.
काय तेवढं उरलं नाही. नाही आणि कसय आहे पहिल्यापेक्षा आता तुम्ही कुठलंही काम करा काय पण मी सांगतो म्हणजे शेतीशिवाय दुसं काहीच पर्याय नाही. लास्टला त्यामुळं शे ती ही सगळी जण युनिक अशी काहीतरी केलीच पाहिजे. हम्म नाही तर काय होणार आज, उद्या या बाबा आपल्याला काय अन्नं येतं. घ्यायचं बाजारातून विकाय पण सध्या आपण जे विक त कधी घेतोय हे कितपत खरं हाय हे पण बघता आलं पाहिजे. कारण काय वालय आजकालच्या जमान्यात ना पैशाच्या मोहापाटी काय य अं पाटी लोकं काय वाटेल ते करतात.
हो
जे आहे ते साधं बिना औषधाच आणि कसं झालंय आज आज तुम्ही कुठलंही पीक घ्या औषध मारल्याशिवाय येत नाही
हो पण हा बाजारच झालाय ना आता आता हा हे सगळं हायब्रीड युग हाय त्यामुळे हा बाज जार झालेला आहे, लोक स्वतःचा फायदा बघणारे जास्त झाले आहेत आता.
हो हो आणि कसं आता तुम्ही कुठलंही करा पण कमीत कमी त्याला खते वापरून जेवढं काही ते फळ येईल ना ते खाण्यात ही केलं पाहिजे बघा कारण कसं झालय, आता परवा आसं च आम्ही बोलत बसलो होतो एका ठिकाणी तर एका व्यक्तीने काय म्हटलं, तुम्ही जेवढं ज्ञान नॅचरल खाता येईल तेवढं खावा अ कसं हाय पालेभज्या हे ते ह्याला असं म्हणजे ते आसं एवढ आसं चविष्ट नसतात त्या.
हो
हा ते आपण काय करतोय त्याच्यावर त्याची चव ठरत असत्या.
बरोबर आयकी.
मग तुम्ही त्याला कसं करताय काय करताय हे डिपे डिपेंड आहे.
होय त्याला आपल्या पद्धतीन